आवाज येतोय?
येतोय, कशा आहात?
मस्त, कुठाईस? तू काय हे फोन नाही काय नाही.
ट्रॅव्हल्स करायला आवड हे ना फिरायला गेलेलो तुम्हाला ती मज्जा सांगण्यासाठी कॉल केलेला.
होय आग कु ट असं म्हणजे सुट्टीला गेलेलीस काय.
नाही सु्ट ट्टी ला नही म्हणजे सुट्टी ला जाऊन आले सूट ट्रिप काढायची म्हणून वेगळ्या ठिकाणी. ट्रिप काढलेला ना.
कुठे ट्रिप ला गेल तीस
अक्कलकोटला आमी थोडा देवाधर्माच धार्मिक करत होतो.
होय अगं मला तिकडचं सांग म कारण मला ऐकायचे म्हणजे अस कुणाकडन तर ऐकायच हे होतं.
नाही खूप छान आहे स्वामी स स्वामी. समरथांचं वगैरे होतं खूप छान होतं. तुम्हाला मी सांगतो आम्ही काय काय मजा पहली म्हणजे आम्ही मी काय फॅमिली सोबत गेलेलो नव्हतो. अ दिवो ती आणि दिदीच्या फ्रेंडस वगैरे तिच्या बहिणी किंवा माझा फेंडस सगळी जन मिळून आम्ही रेल्वेने तुम्हाला माहितय ना रेल्वेचा प्रवास किती
आयुशापो अगो भारीच. आणि फ्रेंड्स म्हणून सोबत घेऊ न असत किती मज्जा येत्या ग.
सगळ्यांच्या ओजा ज्यांने करुन आम्हाला उचलणार पण अशा बॅगा हो आणि ती रेल्वे पकडण्याची आमची धडपड सगळे पळत होते त्यात आम्ही ते. अ डीडी एल जे मधील गांण हा. ठेवलं आम्हाला सगळे आम्ही पळत होतो आणि रिझर्वेशन वगैरे का हो खूप म्हणजे असं खूप मज्जा, जसं आपण म्हणजे असं वाटत होत की आम्ही म्हणजे देवाला तर गेलेलोच पण असं लाईफ मधला सगळ्यात क्षण असा म्हणजे सगळा आनंदित क्षण आम्ही तिथंच घालवला असेल. आणि पळल्यानंतर आम्हाला दोघीनाच सीटा मिळाल्या बाकी सगळे आम्ही उभा
का तुम्ही रिझर्वेशन केला नव्हता काय?
नाही कारण जी मज्जा आम्हाला पळून सीट पकडून मिळते ना ती रिझर्वेशन केल्यानंतर नाही मिळती ती
आता काय?
होय. असं खूप मज्जा आली. आता तुम्हाला सांगतो आम्ही फ्रेंड्स फ्रेड्स वगैरेलेलो आम्ही दुपारी म्हणजे रेल्वेला तीन वाजता टायमिंग होत समथिंग तर त्यावेळी आम्ही रेल रेल्वेला बसलो. आणि तिथून मग आम्हाला तुम्हाला मी बोललो की जागा मिळाली नव्हती आम्हाला आणि हळूहळू जसं जसं पुढे जाईल ट्रेन म्हणजे जंक्शन वगैरेे झाले स्टेशन वगैरे मग त्यानंतर तर हळूहळू रिकाम हुन आम्हाला सीट मिळाली. त्यानंतर आईने दिलेला खाऊ जसे की मग बोलतात की शेंगदाण्याच्या पोळ्या जास्त दिवस टिकतात.
शेंगदाण्याची पोळ्या नाही केला तुम्ही मला तर फारच आवड कधी गेली
न नक्की नक्की तर असे पदार्थ आम्ही काढायला चालू केले त्यात ते थोडे वडा पाव वगैरे बिसलेरी बॉटल विकायला येत नाहीत. का ते बिसलरी या बिसलरी तसं एक ते मुली फ्रेंडस शांत
जस तू सांगायलायस जस असं वाटत न तर मजेत आहे.
बिसलेरी घ्या बिसलेरी किंवा वडापाव आले आले आले कि वडापाव घ्या वडापाव असे सगळे एन्जॉय वगैरे करत आम्ही म्हणजे संध्याकाळी सात आठच्या दरम्यान आम्ही देवाजवळ पोहोचलो.
कितिला निघलाय म्हणजे किती तास
म्हणजे घरा घरातून आम्ही एकला निघलेलो कारण तीनला रेल्वे होती असं आम्हाला सांगितलेलं. पण लवकर आम्हाला रेल्वे लागली म्हणजे समथिंग मला वाटते की दोन अडीच वाजताच रेल्वे लागले असेल.
हा आणि तुम्ही सातला तरी तिथे पोहोचला.
आठ ला हो कार एक्सप्रेस होती ना तर आम्ही पोहोचलो. पोहोचलो त्यानंतर तिथे रांग वगैरे लागलेली म्हणजे साडे आठ नऊ आठला रेल्वे स्टेशन मधून उतरलो. आणि तिथून मग आणि अ म्हणजे असं गाडी करून जायला लागतं ना मंदिरपर्यंत म तिथून एक तास बर म आम्ही नऊ वाजतापर्यंत म नऊ पर्यंत पोहोचलो असेल देवापर्यंत म तिथून अशी ओळ लागले ली म त्या ओळीत दर्शन आणि त्यात आम्ही ना, आम्हाला रूमच भेटली नव्हती. आम्ही फ्रेंडसनी ठरवलं की ते आपले अह जसं म्हणजे बाकडे वगैरे असतात ना बसायला. सिमेंट चे बाहेर त्याच्यावर झोपायचं असं ठरवलेलं. आमी पण स्वामींच्या कृपेने ना स्वामींच्या कृपेने आम्हाला, आम्ही पहिला तसेच बॅग म्हणजे रूम न बघता बॅग घेऊनच आम्ही जेवायला गेलो. इथ जेवायला एकदम छान म्हणजे चपाती, भाजी, भात अस आमी पोट भरून जेवण जेवलो आणि भाजी बटाट्याची भाजी होती, बटाट्याची आणि वांग्याची मिक्स भाजी होती.
आ चपाती, भात आणि गोडमध्ये
गोडमधे शिरा होता. असं सगळं आमी खाल्लं, खूप मजा केली आणि तेते ना आपण बॅग घिऊन म्हणजे असं बोलतात तेथील सेवेकरी की, बॅग घिऊन आपण ओझं घिऊन जेवायच नसतं. स्वामींच्या मठात आल्यानंतर कोणतही टेन्शन घ्यायचं नई, टेन्शन मुक त होऊन पहिला प्रार्थना झाली देवाची मग आम्ही प्रसा प्रसाद खाल्ला. मग त्यानंतर आमी अ रूम साठी बाहेर पडलो म्हणजे रूम बघण्यासाठी म माला मी बोल्ले की तुला आम्हाला रूम मिळालीस. स्वामींच्या मठाजवळच म्हणजे ति त देऊळ होतं ना. इथूनच आम्हाल मिळाली आम्ही जेवण वगैरे केलो आणि झोपलो म्हणजे आम्ही त्या दिवशी आम्ही आशीर्वाद घेतलेला न त्या म दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो जस की आम्ही काकड आरतीला उठलो खूप खूप गर्दी होती. काकड आरतीला साठी हो हो तर आम अस दोन वाज म्हणजे सगळं आवरून झालेलं आमी खूप खूप आणि खूप मजा देखील आली आरतीसाठी असलेली ती धडपड आणि स्वामींना बघण्यासाठी आपण टाचावर करून बघतो ना आपल्या समोर जरी हाईटचे लोक असले तर एवढ दिसत नाहीत ना तर ती धडप पड अस म्हणजे खूप मजा आली आम्हाला बघून आणि ती सुंठाचा आम्हाला प्रसाद देण्यात आला. त्या म्हणजे खूप कारण मी त्यांचं धोरण केलं बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर पाऊस पडत होता पाऊस चालू होता त्यात आणि पाऊस चालू असताना मग आम्ही तिथे गरम गरम भजी खाल्ली अक्कलकोटमध्ये खाल्ली तिथे आम्ही हा दुसऱ्या दिवशी हा आणि दुसऱ्या दे दुसऱ्या दिवशी देखील मी तर आम्ही तिथेच राहिलो कारण आम्हाला स्वामी जवळ आव राहायला खूप आवडत तर खूप मज्जा म्हणजे त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करू वाटतात. तर आम्ही राहिलो. म तिसऱ्या दिवशी ज्यावेळी परतीचा प्रवास चालू झाला तेव्हा
हूं
पानावर पण मनात एक आस होत ठीकये दर्शन छान झालं आता आपण घरी परताव तर अशा पद्धतीने परत आम्ही रेल्वे सेम प्रोसेस नाही ऍक्च्युली आम्ही पंढरपूरला जाणार होतो तिसऱ्या दिवशी दिवशी आम्ही तिथं होतो त्याच प्लेस व त्याच रूम मध्ये कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी देखील आर कि स्वामींची म्हणजे बघण्याची इच्छा होती स्वामींना
हा
त्यासाठी म आम्ही तिसऱ्या दिवशी सेम प्रोसेस की रेल्वे पकडली. तिथून आणि मज्जा चालू झाली त्यावेळी रेल्वे आम्ही चुकीचा रेल्वे मध्ये जाऊन बसलेलो. तिथून आणि उतरलो परत रेल्वे आली हा मग ते असे आम्ही रात्रभर रेल्वे होतो स सकाळी सकाळी पहाटे आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आल्यानंतर तर आमचा थकवा नाहीसा वाटला आईवडिलांचे पाया पडले जे खूप छान पद्धतीने अस आमच अक्कलकोटचं दर्शन तिथील मज्जा वगैरे सेलिब्रेट केली आम्ही खूप छान वाटलं आणि मन देखील प्रसन्न झाले म्हणजे म्हणतात ना की वर्षभराचा थक कवा किंवा महिन्याचा थक कवा आपण डेली उठतो जॉबला जातो किंवा कॉलेज ला जा तो
रोजच रुटीन तेच तेच तेच चालू असतं.
हो मग काहीतरी कामात बदल हवा ना मग बदल म्हणून आपण काहीतरी नवीन
पाठलाग म्हणून आता कुठंतरी अ नीस निसर्गाच्या ठिकाणी असं कुठेतरी गेलेला काय असं वाटलं म्हणजे हे
नाही नाही आम्ही आता कोकणात ट्रीप हो नाही काय झालं माहिती आहे आम्ही पंढरपूरला आधी जाणार होतो. हो आयकुन घे ना तर आम्ही पंढरपूरला देखील जाणार होतो, पण आमचं नियोजन नव्हतं, नियोजन नव्हतं आमचं कारण नियोजना शिवाय काही काम करता येत नाहीत ना. पहिला नियोजन आसन बरोबर असतय आम्ही होतो स- त्या मुली त्यामुळे घरचे म्हणले की नको परत आपण जाऊया म आता आम्ही कोकणातली ट्रीप ठरवणार आहे. तवा तू पण ये सोबत आपण मस् मस्त पैकी एन्जॉय करूया कोकणातील ठिकाणी आ तुझा आवाज थोडा ब्रेक होतोय.
हा आवाज येतोय?
हा येतोय.
हम् बोल कि
हा तर खूप हो हो खूप मज्जा करूया म्हणजे फणसाचे गरे, हो आंब्याची आंब्याची पेटी तस म्हणतात देवगड मध्ये आंबा प्रसिद्ध आहे.
आणि तिथले फिश, ती बीच एकच नंबर कोकण
बीच असो आरेवारे बीच
हम्म आणि तिथला निसर्ग तर एकच नंबर काय
होय असं बोल होय थोडक्यात ना त्याला जन्नत म्हटलं तरी चालेल ऊन उंच-उंच असं झाडी असले डोंगर, लांबणं पाहण्यात येणारी दृश्य आणि घेतलेला आनंद मात तीचा वास पाऊस पडत असतो ना त्या ठिकाणी पाऊस जास्त असतो.
कोकणात गेल्या का काय मी आणि पावसाळ्यामध्ये दबे हिरवी गार तिकडची सगळी झाडं आणि कोकण कसं एकदम मायाळू आहे तसं
हो आणि मला तर कोकण म्हणलं ना पहिला तर एक तर कोकण म्हटलं ना मला तर पहिला झाडी डोंगर झाडे कोकण कोकण म्हणले कि पहिला नारळाची झाडे, आंबे आणि काजू फणस आणि खास करून हा ते हे एक काय ते समुद्रकिनारे ते गोवा वगैरे
बीज
हॅलो हो हो खूप छान वाटतं हो हो येतोय
तेच की कोकण म्हणलं तर भारी आहे गं म्हणलं स्वर्ग च आहे
हो आपण नक्की जाऊया तू परमिशन काढं घरातली आपण पण नक्कीच ट्रीप हो आणि अक्कलकोटला देखील आपण जाऊन येऊया आम्ही केलेली मजा तू देखील आपण सेम ट्रेन पकडायची सेम एन्जॉय करायचा पाऊस चालू असतो त्याचं टायमिंगला जा जायूया मज्जा करूयात
हा त्यानंतर तिकडून मग आपण इकडच जाऊया कोकणात कोकणात जाऊया हा आणि काय म्हणतेस आणि काय चाललंय कॉलेज आता चालू होईल ना
कॉलेज वगैरे हो आता चालू होणार आता सुट्ट्या संपल्या तरी देखील आम्हाला ना मधी मधी म्हणजे आमचं ते डेज चालू होतात आणि पंधरा दिवसा प्रॅक्ट प्रॅक्टि झाल्यानंतर सुट्ट्या असतात त्या टाईमला आपण ट्रीप काढूया मस्तपैकी प्रवासाचा आनंद घेऊया तुमच्या घरातल्यांना सांग
ट्रीप असेल की कॉलेज तर्फे
काय बोल्लीस
ट्रीप असल कि कॉलेज तर्फे अ ते बिजनेस सारख आसत्या ना
ट्रिप ॲक्च्युली सिंधुदुर्ग वगैरे ह्या ठिकाणी जाणार आहे
हा
ओके आम्ही त्या ठिकाणी भेट देणार आहे तू देखील आमच्या म्हणजे कॉलेजच्या ट्रिप सोबत मी पण फॅमिली सोबत आपण
हा ह चालेल चालेल तु मला त्यावेेळेस ना कॉल कर
ओके चालेल हा हा थँक यू माझी ट्रीप ऐकला सो ऐकल्याबद्दल
हो चल बाय हा हा ठेव